जेवला का तुम्ही? हो जेवलो. तुम्ही? काय बनवलेला आज? काय नाही बाबा नाश्ता केलाय फक्त. आताश हो का नाश्त्यामध्ये काय खातो तु? नाष्ट्या मधे दूध एक ग्लास
हां.
हां अ आणि गुळ, शेंगदाणे
अरे वा! चांगला डायट खाताय तुम्ही आणि ऐका की दूध कशाच म्हणजे देशी गाईचं दूध पिता का?
देशी गायीच आणि सकाळी उठल्या उठल्याअ प तांब्याच्या अ भांड्यातून पाणी पेतो आणि थोडं गोमूत्र पेतो. हॅलो
हॅलो हॅलो बोला ना?
हॅलो हा बोला बोला आ ऐकला हा आवाज येतोय ना? आवाज येतोय का? येतोय येतोय बोला. तुमचा आवाज जातोय ओ सारखा-सारखा अन् मला वाटतं तुम्ही रेंजमध्ये नाही.
आओ तेच ना रेंज प्रॉब्लेम आहे इथं जास्त त्याच्यामुळे असं होत असेल. आता येतोय का माझा आवाज? हॅलो हॅलो आवाज येतोय का? हॅलो! सर आवाज येतोय का? अरे! काय झालेलं मग मी तुला एक रेसिपी सांगतो. कशाची बिर्याणीची त्या बिर्याणी मधी मी केलेली ना. ती भरपूर चांगली झालेली, तू म्हणलेल ना रेसिपी सांग मला. हॅलो! मग ती रेसिपी सांगतो, मी तुला कशी बनवलेली. अ पहिल्यांदा म्हणजे काजू मसाला एक तू म्हणलेला, एक तेज एक सांग आणि तेन बिर्याणीची काजू मसाल्याची सांगतो, पहिल्यांदा एक पावशेर काजू घ्यायचे, आणि ते चांगले भाजून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर काजू मसाला भेटतो, तो चांगला बारीक करायचा. आणि मग तो त्याच्यात टाकायचा. हॅलो!